हॅलो आवाज येतोय ताई?
हा येतोय ना.
हा आवाज कट होत होतं, काय नाही. तुमचं काय चाललंय?
काय नाही बघा निवांत.
आज निवांत हाय. हो चहा वगैरे झाला आवरलं. बाकी कपड्याच्या घड्या कराय करण चालू आहे.
चालेत कपडे भिजत घालायची आताशी.
हो काय? हम्म. मग माझे मी काल कसे काढून तसेच ठेवलेले. काल पण पाहुणे आले. काल आपला कोणतरी कॉल चालू असतानाच पाहुणे आले, मग तो कॉल झाला. आणि जे खाली गेल ते पाहुणे बराच वेळ बसले, मग राहिलं सगळं.
हा ना. पाहुणे आले की काहीच करता येत
नाही हो आणि पण‌ ना कोण असं जवळच आलं की चहा, नाश्ता, पाणी सगळं होईपर्यंत उशीरच होतं. पाच मिनटं बसे कंटिन्यू. कपडे उशीरा का धुताय?
अहो मी धुत नाही मिस्टर धुतात. मग सकाळच्यानं भिजत घातले की कधी कधी त्यांना कंटाळा पण आलेला असतो ना, भरपूर काम वगैरे घरातलं पण बाहेरच पण मग ते मग आपल्याला कस तरी वाटतंच जरा.
हम्म हम्म. मग त्या पेक्षा ते
ते धुतले धुतले नाहीतर नाही, मग सकाळचे लवकर उठून धुतात. मला करायची नाहीत ना कामं?
हा ठिक आहे. हा विश्रांती करायची आहे का तुम्हाला? अच्छा. हम्म. घरात दुसरं मोठं कोणी नाहीये?
नाही आम्ही इकडे दोघं राहतो ना बाहेर, मग त्यांच्या आईला बोलवलं तर ते म्हणे नाही माझ्या आईचं वय झालंय जास्त.
अरे बापरे
माझी आई करेल का? तिला होईल का? मग ठीक आहे बाबा माणुस मी काय म्हंटलं मग स्वयंपाक दोघांचा बनवते कसतरी. तिघांचा कसा बनवू म्हंटलं.
अच्छा. तुमच्या तब्येतीची काळजी घ्या असू द्या होईल काम
कहो ना.
हम्म. बाकी काय म्हणता बाकी?
बाकी काय नाही बघा निवांत, पण माझ्या आईची म्हटलं तर आई च माझ्याकडं म्हणजे आमच्या इकडं गुरं वगैरे आहेत ना.
अच्छा मग ते त्याच्यामुळे आईला पण नाही मिळते यायला.
हा आणि मी तिकडं जायचं तर आमचं गाव लई लांब आहे.
हो.
आणि आता बघताय ना म्हणजे गावासनी वगैरे जायचं म्हटलं तर रस्ता इत
त हो रस्त्यांमुळे पण प्रॉब्लेम होतो.
हा आता म्हणजे रस्त वगैरे व्यवस्थित नाहीत म्हणा. परत पाऊसच कधी येतोय, कधी ऊनच येतंय. बघल ते त्या गोष्टीचा प्रॉब्लेमच हाय.
हम्म हम्म हम्म. सध्या कशी तुम्हाला जर डॉक्टरकडे जायची गर इमर्जन्सी असले, की ते इथेच असलेले बरं.
बर हो आणि कसं अशावेळेस एमर्जन्सी सारखीच लाग
सारखे सारखे कुठे काय दुखतंय, काय होतंय चालूच असतं.
हो ना. मग त्यामुळे म्हंटलं इथंच आपलं ते दोघांचं कसं जास्त स्वयंपाक वगैरे तरी नस तो मी काही नुसता स्वयंपाकच करत्या. आणि जरूर जास्तच कंटाळ वगैरे आला तर, मग मेसचा डबा आणयचं, नाहीतर हॉटेलवरून आणून खायचं.
आणि तेसनी कसं हॉटेल वगैरे जेवण असतंय, मग बघितलं तर एकटीचच.
अच्छा मग दुपारी एकटीचच.
हो.
तरीसुद्धा तुमची. खाण्यापिण्याची लक्ष ठेवा लक्ष ठेवा, ते नका का करू.
हो ते करायचलाच. आन आता बघताय ना, म्हणजे असं वातावरण पण असं झालंय की समजतच नाही काय नक्की करावं.
हो ऊन येतं, पाऊस येत हे चालूच आहे.
हो आता मध्यंतर इतर किती पाऊस होता, असं वाटलेलं का तरी एवढं ऊन पडेल म्हणून.
हा असं परत चार दिवसांनी गेला तर सांगा कडक ऊन पडतंय, कपडे चांगले सुकून निघतात. एवढं कडक अन आणि त्याच्यावर त्याचाच परिणाम आपल्या ह्याच्यावर घरी आरोग्यावरच होतोय.
आरोग्यावर
कुठे त्यांनी आता परत साथ थंडी, त हे ताप याची साथ चालू झाली आमच्या इकडं तर.
हा ना, इकडं पण तेच आहे. का तर अशा वातावरणात असंच होणार ना.
हम्म वातावरणामुळे सारखं सारखं होतंय.
कारण की आता तुम्हाला माहितीय मग आभळ वगैरे आलं ना जरात जरी, तरी आपल्याला असं म्हणजे हे होतं आशक्तपणा आल्यात.
अशक्त थकल्या हा थकल्यासारखं वाटतं सगळं. हं काही काम करायची इच्छा होत नाय.
की मग बाहेर गेलो जराशी ऊन्हात, की लगेच डोकं वगैरे धरतं.
डोकं हा डोकं खूप दुखतं. आता मध्ये तर खूप गरमी बघा आहे, खूप ऊन लागलेलं तेव्हा जरा दहा मिनिटं तरी उन्हात गेलो तरी सुद्धा
भरपूर, त्यालाच तर असलं म्हणजे ऊन होत ना त्या टायमिंगला, की काय बोलायच नको. हो घरातनं बाहेर निघूसं वाटत नाही. घरातनं बाहेर काय, घरातसुद्धा बसू वाटत नव्हतं एवढं गरम आन ऊन
गरम खूप होत होतं. चटके एवढे की दहा नऊ वाजले की कडक ऊन.
हा ना आणि त्यावेळेस म्हणजे असं वाटायचं की बाबा कुठ तरी झाड बघाव आणि त्या झाडाच्या जाऊन सवलीला बसावं.
तेव्हा वारा पण नव्हतं, झाडं
झालं हो तेच विषय होता. पण जरा कस झाडाला गारवा असतो ना पण विेष कस झालं आता झाड सुद्धा कुठे राहिले आहेत ना?
हो ते आहे रस्त्याच्या कामा तरी पण झाडं तोडतात आपल्या घरांसाठी पण आ भेरच सगळ्यासाठी. जास्त जास्त करून कारखाने पण जाम झालेत.
झालंत हो भरपूर आता बघल तिकडं तेच विषय म्हणा.
हम् तेच आहे सग शहरामध्ये तर तेच आहे सध्या कुठे झाड
म शहरामध्ये तर ना जास्त म्हणजे आता मुंबई पुणे सिटी टाईपमध्ये असेल ना एकदम प्रोफेशनल टाईप मधे तर तिथं तर तुम्हाला बघायला सुद्धा झाड दिसणार नाही.
हो तिथे हेच प्र प्रत्येक घरामध्ये आहे ते आपल्या गॅलरीच्या ह्याच्यामध्ये कुंड्यांमध्ये लावून ठेवायची.
हा तेवढेच ते पण कसं की व्यवस्थित दिसावं म्हणून. अ हेच्यासाठी लावतात माणसं झाडे. फॅनस शो साठी असं कोण लावताय का आता कि बाबा हा त्याच्यापासून आपल्याला काय
ऊप उपयोग होणार आहे तस काय ते काय नाही त्याच काहीच नाहीये. प्रत्येकण आपलं घर श शोभित करण्यासाठी झाडं लावतात ह्याची त्याची त्याची
हो हो भरपूर आणि आता तर जास्त करून तेच प्रकार चालेलंत ह शो साठीच झाड गावाकडे जरी गेलो ना आपण तरी गावाकडे सुद्धा तेच बघायला भेटत.
हो हो अलट आधीची सगळी जुनी झाडं कमीच झाली आहेत.
हो.
फुलांची आणि यांची श शष शोषित झालेला
शोची ते उपयोगी जरी झाड नसेल ना त्याला फुल म्हणजे फूल जर येत नसेल ना तरी ते झाडदारात दिसणारच.
हा छान वाटतोय ना ते
तेच तर ना म्हणजे आता माणूस हा विचार करत नाही की बाबा हा मोठ ते एखादां झाड आपल्या दारात असेल तर आपण त्याची सावलीत बसू शकतो तो किंवा ते आता समजा आंबा म्हणा नारळ म्हणा ती किती फायदेशीर आहेत ना सांगा ना.
त्याचा उपयोग आहे आपल्याला पुढ हो आवो हो. चाळीस पन्नास रुपये छोटा चाळीस रुपये अस चालूच आहे.
मण जर तेच आपण एक झाड लावलं आयुष्यभर आपल्याला नारळ विकत घेऊन खायला लागेल
लागेल हेच कोण विचार हली करत नाही.
हा बरं ठीक आहे तुम्ही म्हणजे दारात नाही लावू शकत छोटीशी जागा असेल तुमच्यात तर आपल्याला शेती तर थोडीफार तरी असेलच ना आपण ते शेतात पण लावू शकतो.
हो हो शेतात पण लावत पण हली शेतात पण नाही लोक काय जायला बघत.
नाही नाही तुम्हाला माहितय पहिलं शेतातनी ना प्रत्येकाचे म्हणजे बांध असायचे. आणि त्या बांधाला रो एक तरी रोप असायचच आता ना बांधाचा प्रकारच राहिलेला नाही.
नाही पूर्ण मोकळं केलं पूर्ण असे मोकळे केलेले आहेत. एक लेवल सर्व हम्म
मग त्यामुळं ते
रोडला तसे आपले हायवे वगैरे बोलले तिथे एक सुद्धा झाड दिसणार नाही. पूर्ण अशी मोकळी जागा.
हो. हो.. आता ते हायवे पाहिले ना. सगळे झाड होते नव्हती.
हो. समृद्धी महामार्ग वगैरे. कुठे? काहीच नाही. असं पूर्ण असं सामसूम.
हो. भरपूर आता म्हणजे कसं? आपण जवळस बाहेर वगैरे जायचो. अचानक पाऊस आला. बारीक तरी आपण, त्या झाडाच्या सावलीला जाऊन थांबू शकत होतो.
तो पाच मिनिटं का? होईना पण आता तसही नाहीये.
येतना उन्हाळ्यात ना असं म्हणजे बाहेर जरी फिराय जायचं म्हटलं ना त्या हायवेचा विचार करून नको वाट त्ययच कात त्या उनड ना एवढा हायवे गरम व्हायच
ता हा.
हा आणि तो तापलेला असायचा ना, डांबर आणि त्याच्या झापा अशा लाग की असं पूर्ण थकल्यागत तसंच होत. होतं. असं वाटायचं की, घरात न नको जायला कोठं?
घरात बसून देऊ.
हो जी कामा वणी वगैरे जायची ना लोक त्यांना भरपूर त्रास होत, होता, त्या टायमिंगला त्यांनी. कसं? केलं असेल ना, काही माहिती?
पण आपल्याकडे एवढे कस गरम कधी आता ह्या वर्षीच जास्त हे झालं.
जास्त हा. हा. हा. ते कसं? झालं माहितय. का? आता ह्या वर्षी, जास्त करून झाडे वगैरे तोडली. म्हणजे जमिनीत पाणी साठा होता का नाही, तो कमी झाला‌. मग जमिनीतून पण गरमी आपल्याला मिळायला लागली हा आणि वरून पण गरमी, मग ते जास्त प्रमाणात आपल्याला गरम झालं‌.
आ कसं जास्त झाडं तोडली तर आज त्यांच्या कामामुळे त्याच्यामुळे तिथं बरं झाल बाई! जिकडे तिकडे जास्त असत का?
कस? होत झाडांच्या मुळ्यातनी पाण्याचा साठा अस तो कंटिन्यू.
हो.
हा मग, तो जमिनीतनी असतो. थोडा तरी.
गारवा येतो. आजूबाजूला थोडं तरी.
हा मग त्यामुळं ते आता की समजा आता आपल्या शेजारी पाच झाड आहेत. आपल्या तिथल्या तिथं आवारात किती गारवा राहतो ना.
हो हो.
आणि जिथं काय? झाड नसेल, तर तिथं पूर्ण गरमी.
म्हणजे उभी राहायची पण तेच बाजूला तु जाऊ चालेल. हो चालेल चला.. लगेच करतंय.
हा.
हो चालेल.